हो
हॅलो
हॅलो नमस्कार
आज आपण हवामानातील बदल आणि ऋतू याविषयी माहिती घेणार आहोत
ओके
हा विषय आप तुम्ही बोलण्याकरिता हे आह का
हो
सर्वप्रथम हवामान म्हणजे काय
हॅलो
हा बोला ना हवान हवामान म्हणजे काय मुला की काहीतरी
हा विषय आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप जवळचा आहे कारण हवामानाच्या परिणाम आपल्या आरोग्यापासून शेतीपर्यंत गोष्टी होतो
बरोबर आहे हवामान हे नेहमी सारखे राहत नाही कधी खूप ऊन पडते किंवा कधी खूप पाऊस पडतो तर कधी थंडीत चालव्हते
याबद्दल वेगवेगळे शत्रू निर्माण होतात
होण आपल्या भारतात मुख्य तीन ऋतू मानले जातात
चला तर मग प्रत्येक हा निवाडा चला तर मग प्रत्येक ऋतू बद्दल थोडी माहिती घेऊया
उन्हाळा साधारणपणेणे मार्च ते द जून या काळात असतो
या शत्रूंमध्ये तापमान खूप वाढते सूर्याचे किरण सरळ पृथ्वीवर पडतात
त्यामुळे खांब जास्त येतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता
त कम होते हम्
हॅलो
बोला ना
आता पावसाळ्याबद्दल बोलूया का
बोला
हा ऋतू जून ते सप्टेंबरपर्यंत असतो
हम्म
पावसामुळे नद्या तलाव भरतात शेतीसाठी अत्यावश्यक पाणी मिळते आणि शेतकऱ्यांसाठी पण हा ऋतू अत्यंत महत्त्वाचा असतो
उन्हाळा साधारणपणे मार्च ते जूनच्या या काळातच असत शत्रूमध्ये तापमान खूप वाढते खूप ऊन पडते हवामान नेहमी सारखे राहत नाही
त्यामुळेच पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेण्याचे गरजेचे आहे
हम्म
त्यानंतर येतो आपला हिवाळा
हो
सांगा काय हिवाळ्याबद्दल
चला तर मग प्रत्येक ऋतूबद्दलच थोडी माहिती घेऊ आपण बरोबर आहे हवामान नेहमी स कर के रत् नाही
हवामानाचा परिणाम आपल्या आरोग्यापासून शेतीपर्यंत गोष्टी उंत जातो सर्वप्रथम हवामानाचे
एकदा ठिकाण्याचे तापमान वारवा पाऊस अर्ध आणि वातावरणाची स्थिती याला हवामान म्हणतात
या ऋतूमध्ये तापमान कमी होते आणि वातावरण थंडगार असते
हो
अनेक लोकांना हिवाळा आवडतो कारण या काळात प्रवासानी पर्यटनाचा आनंद घेत य येत
बरोबर ना हवामान नेहमी सारखे राहत नाही कधी खूप ऊन पडते तर कधी खूप पाऊस पडतो कधी थंडी जाणवते
मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालणे आवश्यक आहे
हो
हवामानातील बदलांची काही कारणे आहेत का
हो आपल्या भारतात तीन ऋतू मानले जातात उन्हाळा पावसाळा आणि हिवाडा चला तर मग प्रत्येकृ बदल थोडीशी हे करू उन्हाळा साधारणपणे मार्च ते जून या काळातच असतो ना
हम्म हवामानात बदल होतात का
हो हवामान हवामान नेहमी सारखे राहत नाही ना कधी खूप ऊन पडते तर कधी तर खूप पाऊस पडतो कधी थंडीत जाणवते
ह पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिचा अक्षत थोडा झुपलेला आहे त्यामुळे सूर्यकिरणांचा कोण बदलतो आणि ऋतू बदलतात
शत्रु शत्रु मध्ये तापमान खूप वाढते आणि सूर्याची किरणी सरळ पृथ्वीवर पडतात साधारणपणे उन्हाळा मार्च ते जून या दरम्यान जातो ना
हो तसेच जंगलतोड प्रदूषण आणि वाढत्या औद्योगीकरणामुळे यामुळे ह हवामान मोठे बदल होत आहे
हम्म
यालाच हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज असेही म्हणतात हवामान बदलांचे परिणाम म्हणजे हवामान बदलण्यामुळे तापमान वाढत आहे हिमनद्या वितळत आहे समुद्राची पातळी वाढत आहे आणि अनियमित पाऊस पडत आहे याचा परिणाम शेती पुरवठा आणि मानवी आरोग्यावर होत आहे याच्या काही आपण उपाययोजना पण आखू शकतो
हवामान नेहमी सारखे राहत नाही कधी खुपून पडते तर कधी खूप पाऊस पडते कधी थंडी जाणवते
हो हवामान बदल करण्याकरिता काही उपाययोजना ह आपण भारत सरकार दवार रावत असतो हवामान बदल कमी करण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजे अन्यथा आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे
बरोबर
पर्यावरणा पर्यावरण स्वच्छ ठेवले पाहिजे किंवा ऊर्जा बचत करणे निसर्गाचे संरक्षण करणे हि प्रत्यक्ष प्रत्येकाची जबाबदारी आहे जसे की आपण पाहत आहो सध्या भारतामध्ये काही परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामुळे सगळे हवामान ऋतू चेंज होत आहे जिकडे तिकडे अ झाडांची तूड फोड चालू आहे मोठमोठे औद्योगकरण होत आहेत मोठे पहाड तोडून तिथे औद्योगिकण करण्यात येत आहे त्यामुळे पण त्याचा असर हवामानावर होत आहे
हवामान बदलण्यामुळे तापमान वाढत आहे हमा वितळत आहे समुद्राची पातळी वाढत आहे निहमीित पाऊस पडतो र परिणाम शेती पाणीपुरवठा आणि मालनी आरोग्य होतो.
हो ना प्रत्येक ऋतूचे एक स्वतःचे महत्त्व आहे
हवामानातील बदल समजून घेऊन आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे चला निसर्गाचे संर्वधन करू आणि पृथ्वी अधिक सुंदर बनवूया
हम्म
पण अजून काही करू शकतो का आपण हवामान ना हवामानाचे बदल हे करण्याकरिता उजून लेअर कमी करण्याकरिता सध्याच्या परिस्थितीमुळे तर मला काही असं सुचत नाही कि आपण काय केले पाहिजे कितीतरी कोट्यावधी झाडे हे अशीच निष्कयित करण्यात आलेली आहे आणि ती झाडे लावण्याची जबाबदारी आपली आहे
हवामान बद्दल कमी करण्यासाठी आपण झाडेच लावले पाहिजेत न प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे पर्यावरण स्वच्छ ठेवले पाहिजे ऊर्जेत बजेट बचत करणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी निष्कर्ष आहे ना
पण ही जबाबदारी कोणी घेण्याकरीता अं तयार नसतात त्यामुळे ते सगळे निसर्गाचे हे करतात हानी करत आहेत त्याच्यामुळे तापमानामध्ये फार मोठा बदल होत आहे
हवामानात बदल हा का होतो पृथ्वीच्या सूर्यभोती फिरते आणि तिच्या अशोक थोडं झुकलेलं रस्ते हवामान बदल कमी करण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजे
जंगल तोड प्रदूषण आपण कमी केलं पाहिजे औद्योगिककरण कमी केलं पाहिजे यामुळे हवामानात मोठा बदल होईल जेणेकरून अशा प्र्रकारे आपण आणखी काई करू शकतो का
नाही
पावसाचे नियोजन आपण बरोबर के आखले पाहिजे पावसाचे नियोजन व्यवस्थित होत नाही आहे त्याच्यामुळे हिमवृष्टी होत नाही
पावसामुळे नव्या तलाव भरतात आणि शेतीसाठी आवश्यक पाणी मिळते साक्षी सॉरी शेतकऱ्यांसाठी हा शत्रू अत्यंत महत्त्वाचा असतो ना पण जास्तच पाऊस पडल्याने पुरे येऊन शक्यता आणि जनजीवन विकृत होऊ शकते ना त्यामुळेच तर पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे
हो ना ठीक आहे ताई मग धन्यवाद
च ह